हा ओके मॅम तुमचा तुमचं नाई येतय मला मॅम आवाज हॅलो.
हॅलो
तुमचा आवाज येत नाइ मला ओके हा, हा, हु.
ॲक्च्युली तुम्ही एक बा म्हणजे
हा, ओके हा मी तुम्हाला आता बासुंदीची रेसिपी सांगते मॅम, कस आहे म्हणजे आता आपल्याला म्हणजे दूध आहे दुधातून आपल्याला आता नुसताच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दूध खाऊन खाऊन ऍक्च्युली कंटाळ आलेला असतो म्हणजे चहा दूध हे आपण दैनंदिन जीवनामध्ये सार म्हणजे खात पीत असतो पण कसय आता जर आपल्याला कधी तर आता विकतची बासुंदी आणायची म्हणजे बाबा आताला घरच्या घर घरीच बासुंदी बनवायची आहे आणि आता विकतची बासुंदी खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. तर आपण घरात ली घरच्या घरी अगदी सो त्या पद्तीने अगदी म्हणजे अगदी दोन मिनटात रेसिपी सांगून जाईल अशी ही बासुंदीची रेसिपी आणि झटपट सुद्धा म्हणजे थोडसा वेळ लागतो पण बासुंदी खरच आपण म्हणजे घरच्या घरी बनवेल दोन तरी पण दुकानापेक्षा सुद्धा स्वादिष्ट होऊ शकते. तर का बासुंदी साठी प्रथम आपल्याला किती एक लिटर दूध घ्यायच आहे. एक लिटर दूध घेतल्यानंतर ते वारूनवार म्हणजे सारखं म्हणजे जवळ जवळ एक अर्धा तास म्हणजे जे काही आपलं एक लिटर दूध आहे. एक लिटर दू एक दूध आहे ते दूध म्हणजे थोडं आटवायचं आहे. आटवायचं म्हणजे किती? आता एक लिटरला पावशर दुध त्याच्यापेक्षा पावशरपेक्षा थोडस आणि जरा जास्त ते अ आटवल्यानुसार म्हणजे चालतं. कारण का, म्हणजे बासूनंदी आटवल्यान म्हणजे दूध दूध आटल्यानंतर बासुंदीचा जो काही तो शई येते जे फुटाळ फुटाळ असत ना, ते खूप असं स्वादिष्ट लागत असतं. मग आपल्याला का आपल्याला सार वारंवार ते जे काही दूध आहे ते सारखं अ एक सारखं पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे. हलवताना आपण एकच काळजी घ्यायची कि खाली आपलं दुध लागणार नाइ एकदा आपण मोठा गॅस करून दूध उकळी आणायची आणि नंतर त्याच्यात चमचा घालून अ थोडस हलवून घ्यायचं. माजा आवाजये ते मागचं मला हा मग ते चमचा घालून असं जास्तीत जास्त जास्त वेळ नुसत हलवत राहायचं अ आणि जस कीं अ तसं की आता म्हणजे दुध आ दुधाला आता उकळी फुट म उकळी फुटत असताना मग थोडस आणि थोड थोडच थोड आटवून घ्यायचं आणि आटल्यानंतर शेवटला आपल्याला साखर घालायचीय. आता मग आता एक एक जण काय करतात कस्टर्ड पावडर त्यामध्ये मिक्स करतात. ज्याने करून तोला बासुंदिला घट्टपणा येईल पण जरी आप आपण कस्टर्ड पावडर म्हणजे आपल्याला वास वगैरे त्याचा कस्टर्ड पावडरच आवडत नसेल तर आपण कस्टर्ड पावडर जास्त कोण अव्हइड केली तरी सुद्धा चालतं छान म्हणजे जास्त आपण दूध जस आठवेल तस तस त्याला छान कलर येत जातो म्हणून आपण नेहमी जे काय आहे ती बासुंदी जास्त करून आटवून आटवल्यानंतर त्याचा चविस येते म्हणजे शेवटला नंतर जरा वेलदोडे वेलदोडे जर का आहे ते बारीक करायच आणि त्यामध्ये घालायच आणि थोडेसे आपण ड्रायफ्रूटस सुद्धा त्याच्या युज करू शकतो अगदी थोड्या प्रमाणात ड्रायफ्रूटस खारायचे कारण का जर आपण जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट ड्राय ड्रायफ्रूटस युज केले तर ही बासुंदी आपली थोडी म्हणजे आता बासुंदी कमी आणि खीर जास्त वाटेल त्यामुळे आपल्याला एकदा थोड्या प्रमाणात फुडस घालायचे अ म अशा पद्धतीने ही आपली गरमागरम बासुंदी अ तयार होते, मग ते त त्यात आपण म्हणजे चपाती बरोबर खाऊ शकतो, अगदी पुरी बरोबर सुद्धा बासुंदी खाऊ शकत, आणि अ म्हणजे अस ही बासुंदीत तयार आपली होते, अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो, पण ती चुलीवरची जर बासुंदी असेल ती सुद्धा खूप छान लागते, आणि खरंच म्हणजे बासुंदी जर म्हणजे बासुंदी त्यात काही कुठला ऑइली पदार्थ नसतो किंवा शरीराला खूप म्हणजे खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते, आपल्याला म्हणजे लवकर म्हणजे आपला पोट भरण्यासाठी सुद्धा बासुंदी मदत करते, थोडीशी आपण आपल्याला गोड मिडियम साईज मध्ये किंवा आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड सुद्धा आपण ती बनवू शकतो अशा पद्धतीने मी ब्या मॅम व बासुंदी बनवते, ओके मग तुम्हाला कुठली म्हणजे अस रेसिपी शेअर करणार आहात का मॅम?
सर्वप्रथम तर मी अ तुम्ही जी बासुंदीची रेसिपी सांगितला अ त्याबद्दल म्हणजे तुम्ही म्हणजे सांगितला ती मला खूप आवडली आणि मी नक्की ट्राय करेन ती आणि त्याबद्दल तुम्ही जी बासुंदी केला होता, त्याबद्दल मी थोडंस बोलेन म्हणजे तुम्ही जी बासुंदी केलील होती ती दुधापासून केला होता, आता दूध हे पदार्थ म्हणजे दुध दुधापासून प्रो मिळत ते तर सगळ्या लहान मुलांपासून मोठ्या म्हणजे आजी आजोबांना देखील माहितच आहे, आता जस की दूध एक, एक, एक मुलांना एक, एक म्हणजे वयस्कोर लोकांना किंवा जी आपली पिढी आहे त्यांना एक, एक, लोकांना आवडत नसत. तर मग दुधापासून जी बनवलेली तुम्ही बासुंदी आहे जी म्हणजे गोड वगैरे असते, ती म्हणजे फेमस असते. ते अ तर ती लोकांना खायला आवडेल नक्कीच आवडेल. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही त्यात ड्रायफ्रूट घालायच सांगितला जसं की काजू, बदाम, आणि जे काही असेल ते आणि ते तर आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. आणि त्यामुळे तर आपल्या म्हणजे शरीराच्या आ म्हणजे आरोग्याला खूप चांगले फायदे होतात, म्हणजे ही तुम्ही जी रेसिपी सांगितल्या त्या आप आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आणि म्हणजे अ चांगली आहे. त्यामुळ मी नक्की ट्राय करेन आणि त्यानंतर मग तुम्हाला अ अजून म्हणजे अ बासुंदी बद्दल अ म्हणजे बासुंदी सोडून अजून काही म्हणजे असंच दु धा पासून काय बनवायला येतं का दुसरं
क्कीच मॅम तुम्हाला मी अ दुधापासून अगदी अ रसमलाई सुद्धा बनू शकते, मग ती तुम्हाला त्याची मी रेसिपी शेअर करते मॅम आता आपलं जे काही दुध अस एक लिटर, असेल दोन लिटर, असेल ते आपुण जस की अप माझा आवाज येतोय मॅम तुम्हाला हा ओके आपुण एक लिटर असेल, दोन लिटर असेल, मग ती अ दुध स, दूध आहे ते सारख, सारख आपुण काय करायच उकळून घ्यायच आणि उकळल्यानंतर त्यात आपुण ॲप्पल विनेगर किंवा जे काही विनेगर असतो किंवा लिंबू, लिंबू घालून आपुन जे दूध आहे ते फाडून घ्यायच. दूध फाडून घेतल्यानंतर काय करायच त्यातल जो काही एक्झिक आहे ते, म्हणजे जे पनीरला आपण जस काही युज करतो, तो काही जे काही दूध फाटलेला अस त ते भयजो काही गोळा असतो त्याचा म्हणजे पनीरचा, तो पनीर, पनीरचा गोळा एका कापडामध्ये घ्यायचा आणि अ पनीरचा गोळा आणि त्यात सर्वपथम सगळं पाणी घालायचं आणि एक जवळ जवळ आपण एक अर्धा तास ते अस घट काप पडामध्ये घालून ठेवायच, घट्ट कापडामध्ये जस की आपल्याला जस म्हणजे, आता गोळ करण्या गोळे करण्यासाठी जास्त करून म्हणजे, तसे हे गोळ कर करता येतील असं, आपण एका कापडामध्ये घालून ते ठेवायच. आणि अ ते झाल्यानं तर जे काही आपल ते पनीर तयार झालेल आहे अर्धा तास ते ठेवल्यानंतर आपण ते मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं एकदम चोळून चोळून असे एकदम मऊ करून ते हॅलो आवाज येतोय? हा ओके, ओके. ते मऊ करून घ्यायचे आणि मऊ केल्यानंतर काय करते छोटे छोटे आपण गोळे करायचे आता मग ते छोटे छोटे गोळे केल्यानंतर आपलं जे काही दूध असत दुधामध्ये ते गोळे असतात सर्वप्रथम दूध घ्यायच आणि त्या दुधा दूध घेतल्यानंतर ते दूध कडई दुधात दूध असत ते उकळून घ्यायचं दोन चार वेळा ते दूध क उकळून घ्यायच आणि दूध उखळल्यानंतर जे काही हे पनीरचे गोळे आहेत आपल्याला म्हणजे पनीरचे जे काही गोळे आहेत त्यात त्याच्यात टाकायचेत. अस म्हणजे ते आपले घट्ट गोळे करायचे जेणेकरून ते दुधामध्ये अस विरघळणार नाहीत आणि ते झाल्यानंतर किंवा किंवा आपल्याला जर आपल्याला हे करायचं असेल तर म्हणजे अ ते गोळे आहेत ना त्या दूध गरा म्हणजे कोमट दुधामध्ये दूध आपण घालू शकत म ते गरम दूध झाल्यानंतर त्यामध्ये ते गोळे सोडायचे. आणि जस की आपण बाबा दुधात पाण्याचा कसा पाक करतो ना तस की दुधाचा पाक करून घेत त्यात जरा साखर घालायची थोडीशी वेलदोडे घालायचे आणि मग त्यामध्ये जे काही पनीरचे गोळे केले आहेत ते पनीरचे गोळे त्याच्यामध्ये घालायचे आणि वरून आपण केसर घालू शकतो अगदी म्हणजे ड्रायफ्रूटस घालू शक अ ड्राय फ्रुटस सुद्धा घालू शकतो आणि मस्तपैकी ह्याजावर केसर वगैरे घातलेल अस आणि आपण एका बाऊलमध्ये घेऊन ते अस म्हणजे एका रसमलाई आपण ती खाऊ शक तो आणि जर आता आपल्याला ती रसमलाई सॉरी मी तुम्हाला एक सांगायच विसरले की आपल्या जो काही केसर असतो केशर म्हणजे केसर असतो त कंपल्सरी ह्याज्यामध्ये घालाव लागतो आणि जो काइ कलर येतो ना दुधामध्ये, दुधामध्ये त्या रसमलाई ला रसमलाईला कलर येण्यासाठी किंवा आपण त्या दुधामध्ये खवा सुद्धा घालू शकतो जणेकरून आपली ही रसमलाई आणि जरा तचटक अ अ छान चविष्ट होत असते आणि हा मग अशी अशा पद्धतीने रसमलाई होऊ शकते आणि खरोखर रचमलाई आपल्या शरीराला खूप पो ठिकाणी अ ब फायदेशीर असते कारण का जर आपल्या पोटात दू म्हणजेच आपल्याला नुसताच दूध खायचं नसेल, तर आपण रसमलाई खाऊ शकतो. अगदी चवीने लोक खाता खाऊ खातात.
हो, बरोबरय. म्हणजे जसं की दोन्ही पदार्थ देखील अ दोन्ही पदार्थ देखील ते दूधापासून कसे बनवायचे हे ते याची रेसिपी तुम्ही मला चांगल्या प्रकारे सांगितला. मी म्हणजे मी तुम्हाला हे पहिल्यांदाच सांगितलं एकेक लोकांना दूध वगैरे आवडत नसेल तर तुम्ही त्यांना पाजून द्या आणि त्यानंतर तो रसप मलाईची स्वीट अशी गोड धोड अशी म्हणजे आपण कोणत्याही कार्य किंवा घरी अचानक पाहुणे वगैरे आले तर आपण ती बनवू शकतो, असं सोप्या पद्धतीने आणि छानशी जशी रे टीपी म शेअर केला आणि तिथं दहा मिनिट टाइम दिला आणि मी ते नोट डाऊन करून घेतलेलय रेसिपी कशी बनवायची वगैरे सगळं आणि नक्कीच मी ती ट्राय करेन आणि त्याचा नक्कीच तुम्हाला मी फीडबॅक देईन. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दि दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम‌.
ओके.